हॅलो हॅलो येतो का आवाज हॅलो
हॅलो
हा बोल ना झालं का जेवण.
ह मपर हॅलो
हॅलो झालं का जेवण
हो
काय बनवली होती भाजी
अ भंडी
अच्छा म्हटलं ते काहीच रिप्लाय देत नाही ग
होना बावटेत आत्ता डबल डबल मेसेज केलं रिप्लाय देताय
काय
आलं ना रिप्लाय ग्रुपवर
मी नाही पाहिला
लेक्चर होते आत्ता
स काय
आवाज ब्रेक होतोय
एढ पाल दचार
तेच तर मण विचारू म्हटलं परत म्हटलं हा येतोय विचारणार होत ते परत म्हंटलं जाऊ दे्या परत हे म्हणतील खूपच बोलताय आता या
हो नाही मरु ते ठीक आहे आले तर आले ठीक नाहीत जाऊ दे
जा हा एकीचा कॉल आला तीन दोन तीन वेळेस विचारलं बट मला म्हणजे संडे हे संडेच पण मग मी ती एक एक स संडे टाइम नव्हता एकला मला नव्हता ति बघते मी कॉल करते उद्या विचारत तिला मी मेसेज केलाय बट ऑन नाही येते
मग इतक्यात तर होती
नाही ना तिने सीन नाही केलं मी पर्स हा का मी पर्सनली टाकले तिला त्याने सीन नाही केला उद्या विचारते मी ह कॉल करून विचारते ना मी उदा
हा काय करते काय चालले हा
काय नाही घरीच बोर होत आहे बोर होत आहे मला घरीच काय माहित अजून कॉलेजमधून नोटीस नाही आली तुम्ही एका आहे का का
हा हा
कॉलेज मधून नोटीस नाही आली ग
कृतिका काय करते आता
तिका काय करते
कृतिका तिथं कॉलेज सुरू आहे सध्या लॉ करते मी तुला बोलली होती ना
हाॉ
अ पंचवेटी कॉलेजला
म जवळ हे काही नाही ना
काय
हॅलो येतोय का आवाज जव म्हट जवळ आहे काही विषय अस
ण
हॅलो
हां बोल ना
हॅलो
हॅलो येतो का आवाज हा
हा मग तुझंच काय सुरू आहे सध्या
माझं काहीच नाही मी आता घेतलंय आरवाई केला मास्टर साठी
हा का?
हम्म.
अरवई अच्छा मग कॉलेज सुरू झालं आहे.
नाही अजून वीस तारखेपासून होणार आहे. पण मी एका दिवशी सुट्टी घताय ते ना ग हे काही पण नाटकीे लावतात.
तेच ना इथं आमचं एवढं अस काहीच नाही होत.
हा.
तेच बघत ना मी म्हणते की तुझं कॉलेज इकडच आहे मी तिला म्हणते पाहिजे तु मी तुला घ्यायला येते.
हा.
एके वागलाच आहे ना ती म्हणते मी बघ सांग हा मी तुला घ्यायला येतं म्हणत वाटलंसत.
हो.
बघू.
बाकी अजून काय म्हणते काय चालल तुझ? हो जेवण मघाशीच झालं.
अच्छा.
अ मम्मी पप्पा बरे आहे का?
हो.
तुम्ही गाडी घेतली ना मागे
हो ग जूनमध्ये
ह.
आवाज सुझाव हा नाशिकमध्येच आपलं हे नाही का पाथडी फाटा
हम् अच्छा.
तिथून
बाकी काय चाललं अजून तुझ भाऊ पितवीला आता
सांग. नववी
हम्म. त्यात जाईल दहावीला बाईक
हो ना. आता नववी पटकन संपताना दहावी स्टार्ट करायच र.
कोण भेटत नाही.
ती भेटते का तुला काय करते ती
तीनी कॉम्प्युटर सायन्स केलं आता ती एम बी ए करती.
हो का पण कोणी प हे नाही. स्कूलमधलं तर कोणी आहे नाही फक्त जॉईंट आहेत त्याच्यामु कळत की हा हे सुरू यांचं.
हम्म हम्.
ह.
बाकी काही चाललं तुझ अजून
बाकी काहीच नाही मला सध्या म्हणजे मी घरीच आहे ना काही करायला नाही तर बोर होत आहे.
हा मग यायचं ना एक दिवस फिरत फिरत आमच्या घरी
तुमच्या घरी आता बघतो ना. बघतेना.
मग एक दिवस ये मला काय माहिती मला वाटलं तू गेली असणार आता एवढे दिवस झाले ना.
नाही ग आमचं ते अॅन्युअल पॅटर्न आहे ना.
त्याच्यामुळे सुट्ट्या वर्षभर नसता मग दिल्यावर एक दीड महिना देता सुट्ट्या.
ह ना.
असं आहे हा मग एकदा कॉलेज सुरू झालं मध्ये फक्त.
चल तु ल हेच गेली का काय?
नाही ग भरपूर नाही म्हणजे मला सुट्टा कधी बावीस ला लागल्या बावीस जून ला. तर अजून एक महिना नाही ना झाला. येईल ऑगस्टमध्येध्ये मॅसेज नाही तर जून जुलैच्या एंडिंग एंडिंगला.
हा. जुलै का.
हम्म हा येईलच मेसेज. मी एवढं पण सिरियस घेऊन मी जात नाही ग.
फक्त कधी कधी. ते युनिव्हर्सिटीच्या गाईडलाईन्स वर आहे गाईडलाईन्स आल्या ना त्या फॉलो कराव लागत बाकी. की वेळ होऊन जातं मॅनेज असं तसं करून.
हां
मग बाकी तुझंच काय सुरू आहे?
कॉलेज चालू परत डोक्याला ताण आम्हाला. गल्लासले लय जीव जातो ग.
हो ना प्रॅक्टिकल ते आहेच.
केमिस्ट्रीच आहे ना त्याच्यामुळे नाही तर बाकी काही नाही. दुसरं काही वाटत नाही थेरीे कशी येऊन जाते पण मग त्यालाच लय जीव जातो.
हो ना आम्हाला. सब्जेक्ट होते यावर्षी मेडिसिनल केमिस्ट्री म्हणून. नी डोकं खराब केलं होत.
पण तो छान आहे एकदम सोप्पा विषय होता तो.
स्ट्रक्चर कसले सोपे होते.
आम्हाला होते.
आम्हाला त्याच्या पूर्ण सिंथेसिस काढाव्या लागायच्या पेज पेज भर. पूर्ण कन्फ्युजन व्हायचं कोणती कोणती.
हम्म हम्म.
पासिंग निघून जावं माझे फक्त.
हा अजून लागलं ना रिझर्ट वगैरे?
नाही अजून नाही लागला येईल अजून थोडे. नाही अजून नाही लागला रिझल्ट.
आता तुझं चार वर्षाचं.
बघू नाही सहा.
अरा बाप रे अजून तीन वर्ष.
हो म्हणजे अजून फोर्स फोर. फिफ्थ इयर आणि फिफ्त इयर मधलं हाफ ॲकॅडमीक आहे नंतर. तर पूर्ण किती बारा आणि इकडचे तेरा चौदा पंचवीसस. सतरा महिने इंटर्नशिप आहे.
टाईप होईल ना ते.
प्रॅक्टिकल म्हणजे इंटर्नशिप याचात हॉस्पिटलमध्ये जाऊन.
हम्म हम्म. शामल आता तिकडे आहे पुण्याला.
हा तिच केलं होत म मागे ती एक दोन संडे मी थांबली कारण. ती मला म्हटली की, मी येणारे अ नेक संडेला. बट परत पाऊस जास्त झाला ना. म ती म्हटली नाही. मग म्हणे मी जर याद च्या मध्ये आली तर तुला मेसेज करेल. नाही त तुम्ही भेटून घ्या म्हणे.
हम्म हम्म.
नंतर मी आल्यावर बघू म्हणे. माझं आत्ता काही फिक्स नाही अजून.
ऐकटीच आली फक्त साखरपुड्याला. आणि पूर्वीलाच सांगायचं विसरून गेले मी.
नाही मी तुला काय सांगते. तू मला आधी त मला. सिरियसली सांगत खरंच वाटत नव्हतं. आणि नंतर तू म्हटले मी आली पण असती. पण ते. मला गॅस्ट्र होऊन गेला होता. त्याच्या नादात मग पप्पा म्हणे, परत बसमध्ये त्रास झाला, त कुठे काय करशील म्हणे.
हो. नाही आता लग्नाला यायच. चार पाच दिवस.
येते ना. तेव्हा मी शामला तेच म्हटलं. जर मी गेली नाही ना, ती मला मारलच आता.
हा म. चार पाच दिवस यायच. आधीच आमच्या घरी.
हा येते ना. डेट ठरलीये.
हम्म. नाही अजून.
म्हणजे कधी तरी पण ठेवलं तरी. अजून
दिव, म्हणजे डायरेक्ट जानेवारीच्या पुढे.
म्हणजे नॅक्स्ट इयरस.
अम.
फक्त ना. तु ना. एप्रिल मे मध्ये नको ठेंवू. बाकी कधी असू दे मी येत.
आणि सुट सुट्ट्या तेव्हाच असतात. माहितीय का? फक्त ते आपल्याला नाही राहात. बाकी त्यांनाच बाकीच्यांना सगळ्यांना सगळ्यांना तेव्हाच सुट्ट्या असतात.
हा. तो प्रॉब्लेमे. सगळ्यांच तेव्हा हे राहतं.
लेंच्याच आ.
तेच. माझ्या दादान त्यांच्या लग्नात पण, माझं तेच झालं होतं.
हम्म, तसच होत.
जानेवारीमध्ये म्हंटल्यावर काही प्रॉब्लेम नाहीये.
त्याच्या पुढे म कधी राहू शकत. असं. ऐक ना, हा कॉल कट करून तुला परत परत असाच कॉल करते ह.
हा. ठीके ठीके.